झ ते काय
हा येत येत च
हम्म काय जेवलं का नाही
झालं की सोमवार सोडलं कि उपवास
उपवास असते
हो सोमवार
आये हे आणि कावा पसून करालाय
ते मुलगी जलमले पसन ह
भारी आय भारी आय चांगली गोष्ट
देवदरलावडत तर
नाही नाही नाही जुनच आहे आपला श्रावण धरत होते की आपलं हे नवीन काहीतरी कारण म्हणून धरलं आपलं नाही नाही पूर्ण श्रावण महिन्याचा असत माझा
हा हा हा हा
आणि सोमवार पण होते कि पहिले माझे कंटिन्यूच
होय
अ पुन्हा ते संपले पाच वर्ष झालं पूर्ण म्हणून सोडलं होतं मंग शिवन्या सोमवारी जलमली त्याच्यामुळ आपलं,
चांगलंय मग मग दिवसभर काय खाताय उपवासाला?
का नाही काही नाही
कायचं नाही अघोबाई!
चहा प्यायचं फक्त, करायच एक दिवस काय त्याला सवय पडली काय वात नाही.
तरी पण म्हणजे काम तुमचं कष्टाचं असते की तरी,
हम्म नाही तेवढं नाही कष्ट म्हणजे दक्ष जस आहे. हरड काम तसं नाही एवढं पण होते तासत त्रास,
कसं काय भूक कंट्रोल होत्या मला त्रास, टते भूक मारला तर अज बात कुंट्रल होत नाही.
नाही नाही करायला पाहिजे, एक दिवस कस आहे जरा सर्विसिक झाल्यासारखं होतय आतड्याचे पहाड्याची,
होयम् चांगलं असते करावं म्हणतात खर तरी पण, मला उपवास म्हणून च टेन्शन येतंय
मी अससं अं उपवास देवाचं मुल नाचतं नाव असतंय, पण फोकस फोकस शेरीजवळ असते ते माझा नावाला देव, करायचं हा नाही तर आपलं जरा कस ड ओडपल् श चांगलं चालत नाही सगळ्या गोष्टी हा
पाऊस पडला का नाही तिकड
चांगला झाला आज
आमच्या इथं पण झाला, खरं एवढं नाही नॉर्मली तेवढंच, भारीये भावा
होय गरेज पशी कमी होता बस स्टँड ला होता भरपूर
थोडाफार झालाय आमच्या इथं पाऊस त्यामुळ गार वारं हाय.
लय मस्तपैकी असं,
हम्म हम्म हम्म हम्,
ते मानेचा गुंता एक निघना झालाय माझ्या एवढं वाईट दुखाय लागलाय का नाही.
मग तर मोड जेव काय होत नाही मग.
मोडायला मला लय भीती वाटत्या तोडून घेतोय मी शिरा काय खुरती कनाय मानेच दुखण, पाठीत गेलंय आणि पाटीतन हातातन टाचत गेले आता टाचेपर्यंत डाव्या,
हम् हं हम कड कड मोडली आस्ती मी मान,
हो हो मी घेतलो असतो तर दंगा धुडगूस करून सगळी गल्ली गोळा केली असती मी नाय कधी आयुष्यात मोडून घेत.
मला म्हणायला लागलंय सगळेजण ते ऐकून फिजिओथेरपी करून घे, ते सासू करून घेतले.
होय.
घ्यायच म्हटलं. मला माहितच नाही फिजिओथेरपी म्हणजे काय असतंय हेच माहित नव्हता प्रकार
हा हा,
मला आत्ता सगळ्यांच्याकडून कळून कळून जरा मोबाईलवर सर्च करून बघितलं म्हटलं काय असतं हे फिजिओथेरपी म्हणजे काय होतय ना काय फरक पडतोय. मग त्याच्यामध्ये शिरा सगळ्या ढिल्या होतात वाट रक्तप्रवाह व्यवस्थित होत.
ते कडतरा माझं बी तसंच हाय थोडस म्हणजे चोळलं पाहिजे.
चोळायला अक्षयसारखं अस ताकत पाहिजे असं दाब. व्यवस्थित नस धरून चोळाय पाहिजे रेग्युलर दोन तीन दिवसात ना दोन. तीन वेळा असं एकदम बिन काय खाता पिता आपण जेवढ्या वेळ उपाश
सकाळी हा सकाळी उठलं का चोळला का होतंय बराबर
हम्म सकाळी उठलं की पळत पळत ळत म्हातारीपीठ जायचं गरम पाणी घेऊन मग पळत पळत यायच अक्ष जवळ पाणी घेऊन आणि जा. फिरायलाला फिरायला पाणी ब तिथनं मग लगेच ही टुंणी उठलेली असते आणि मग लगेच हिला लगेच हे करून द्यायचं. नाष्टा.
हम्.
मॅडमांना आपण कसं ब्लॅक टी घेतोय.
हो.
तसं मॅडमांना झोपेतच नाश्ता द्याय लागतोय.
मॅडम च काय मॅड
मॅडम पहिलीला जाणार आता पुढच्या वर्षी?
बरबर.
मग वाचायला लिहायला शिकली मग काय खरं नाही? पहिलीला.
सगळ हाताखाली पाहिजे?
हम्म म्हटलं अभ्यास करण. अजिबात कसं ग बाई कसं व्हायचं म्हटलं कस जाणार ग बाई पहिलीला म्हणलं काय? तिकीट काढून जायला लागत नसते म्हटलं पहिलेला अभ्यास करून जायला लागतय म्हटलं. तुला वाटत असर म्हंटलं सोप अभ्यास जरा अभ्यास कर म्हणून आता मारून मारून अभ्यास घेऊन बसवलय तिला.
नाही ते थोडस. हम्म नाही तिच अ लक्ष तिकडे केंद्रित केलं का आता तिला सोपं जातय पुढे चालून.
म्हणजे एकच आता एक दोन तीन चार पाच. असं लियला लावलं तर कंटिन्यू ते पेज भरूपर्यंत तेच लियलावतात. एक एक एक दोन दोन दोन तीन तीन तीन असं तिचं तसं नाय तेवढं. तुझ्या लक्षात राहते मी ते म्ह एवढं का लिहू मी माझ हात दुखतात मी लिहिंणार असं तिझं म्हणं असत य
हम्म ह.
एकदम परफेक्ट पोराणं करावं त्यांच्याकडन जास्त लिखाण व्हावं. शाळेत तर अस कडकच आहे लाय अभ्यास दिलाय तिला तर आज?
होय.
अ पासून हहापर्यंत लिहायला लावतात. वर्गात पण लहायचं परत घरातून लिहायचं परत गणितात. एक दोन तीन चार अस एक पेज भरून परत आता घरात आल्यावर पण परत. पेज भरून. मग ते कंटाळत्या आधी कसं एकच विषयाचं द्यायचे आता दोन दोन विषय विषय वाढलेत नाही आता.
करतो मी सकाळी. सकाळी करतो अभ्यास म्हणे? आत्ता एका विषयाच घेतलंय आता सकाळी एका विषयाच घेणार?
होय
काढत्या खरा अक्षरच लई छान आहेत तिजी.
अभ्यासताच करायचा?
हा म्हण
होय
आणि नवीन मला कंपास आणलाय.
होय आता पहिलीला जाणार की तुला सगळं पाहिजे आता?
सगळं आणायचं तिला. त्यातन हो म्हणून काका काका भरून आणत्या.
हम्म हम्म
ती जी आजी तर काय नवंच बालवडीला असताना एक बोटल परत- त्या छोट्या गटात गेलीत. एक बोटल आता मोठ्या गटात गेली आता एक बोटल त ढीग लावायच. म्हटलं दहावीला जाऊपर्यंत केवढ्या मोठ्य व्हायच्या हीच्या. ते खराब तर व्हायला पाहिजे मी म्हटले एकच आणायची स्टीलची बॉटल. मग घ्यायलाच लागत नाही परत
हम्म
ऐकत नाही डीमार्टला गेली की नाही ननवी डझाईन डिझाईन डब तर डबरी शोबच नाही त्या डब्यास नाही मलाच माहित नसतो कुठल्या प्लाॅस्टिकचे न् स्टीलचे डबे आहेत सगळे वेगवेगळ्या शेप मधले एक चौकनी गोल एक चपटा ह ताडलाय तो ते कढी नसतात काय त्याला असं कडी दाबून काढतात
हा
तसला कडीचा त आणलाय आणि आमच्या वेळेला एक डब बा गोलच असायचा त्यातच भाजी त्यातच चपा चपाती सगळं कोंबून घालायचं त्याच्यात मग काय आणि कधीतरी हा कधीतरी कडीचा डबा असं पोरांच बघित दोन कप्ड्याचा लोई छान वाटायचा
जरा ते मोठ्या गळचं वाटायचं आम्हाला तर
मग मी म्हणायचो मला ते कडीचा डबा पाहिजे तसला मम्मीला सारख म्हणायचो मी
हम्म
कुठलं मिळायचंच नाही
जरा चांगलं घरचं पोरग असलं की तसा डबा आणायच
होय म सिंगल एकच दबा ते पण आपटून पण दरवाज्यावर डबा निघ ना म्हणून हे कराय
दरवाजेवर फरशीवर आदळायच आणि मका निघायच टोकाचे
आणि ते चेपला खानी डबा आणि शिव्या खायचा आपले मज्जा आणि काय असायचं तब्यात चपाती भाजी आणि दुपारच्या सुट्टीतलं वरण भात
हा
चपाती भाजी स बराबराबर खायची जाऊन वरणभात आणायचा वरण भातच सगळ्यांना असायचं क डब्याला तेव्हा
हा वरण भाात ते पहिला आम्हाला तर ते हे होत्या अम् तांदळाची पिशव्या द्यायची
हा ते पण द्यायच की वजन करून रेशनच
वजन करून रेशेंचे तांदूळ आपल्याला द्यायच घरी खायला
होय होय होय
काय अंडी तेल काय बी असते
ह पिशवी पिशव्या घेऊन यायलावायेत आज तांदूळ वाटणार आहे मग ते सगळ्यांना पिशवना तांदूळ द्यायचे
म काय
परत पुस्तकं वाटायची जुनी म्हणून लवकर जायचं माहित आहे का तवा शाळेला शाळेला पहिल्या दिवशी चुकवायचं नाही पुस्तक वाटत त्यानंतर मग पुस्तकं मिळत नाही सपत्यात तायचं
आता ऍक्संज घेते माझ्या लकला ह नाही लगेच
कॉल करा माझ्या फोनवर परत आणि हा करायच्यावर हा हचारच का